बला.
दुसरीकड कॉल केलेला काय.
हा नाही ए तईचा आलेला त्यांनी मेसेज केला. ते माझे दोनच कॉल बाकी आहेत तर एक तुम्हाला करू का मग म्हणलं करा. त्यांचे दोनच होते तर काय एक घ्यायला आपल्याला काय जाते ना.
हा हा.
हम्म.
सले तेच मी पण ब हे. हे जनादात राहिलच लक्षातच नाही पाच वाजे.
हम्म आणि मी म्हटलं तम. अ त बजी अस.
हा हा नाही ला चहातेई.
हो झाला आता म्हटलं स्वयपाकाच्या तयारीला लागायच्या पहिले एखाद दोन कॉल करून घ्यावेत.
हा हा
हा
तथ मी पण थोडा अभ्यास करेन. माझे आता तुमच्या सोबतच हा सेकंड कॉल. मगाचा कॉल तर तुम्हाला काउंट झाला ना?
हां
माझा हात दुसरा कॉल अजून तिनकॉल बो बाकीयत.
म्हणजे तीस व्हायला.
अ नाही पाच मधले तीन.
अच्छा पाच मधले तीन मला वाटले तीस व्हायला हां कारण माझा पण आता तुझा हा पकडून नाही हा नाही तुला मी आता जर केला तर बावीस पूर्ण तेवीस हवा कॉलला देईल.
हा हा नाही माझा पाच मधला हा आता दुसरा कॉल.
हम्म
अजून ते यायचाय मला आता तो गुगल सर्च. चा एक आता नवीन आलाय टास्क.
हां का.
हा.
पण हा पूर्ण झाल्याशिवाय कस काय आला?
काय माहित आत्ताच आला.
मग बरं आहे की, तोच घे करून पटकन पूर्ण करून ते
त्याच्यामध्ये एकच आहे टास्क त्याच्यामध्ये.
हम्म शर्वेच आहे का?
अ नाही गुगल सर्च आहे त्याच्यामध्ये काहीतरी व्हिडिओ म्हणजे आपण सर्च गुगल वरती कस करतोय आणि लिंक आप पण पहि सर्च केले की, आपण पहिला लिंकला लगेच क्लिक करून आतमध्ये जातोय. तर तसं न करतात. त्या सेकंड थर्ड लिंक पण बघाय पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय आहे सगळं. असं वगैरे आहे त्याच्या मध्ये.
हम मग त्या व्हिडिओवरन काहीतरी असतील खाली
हा हा तसच आहे.
काय व्हिडिओ पाठवला म्हणजे तेच व्हिडिओ एकदा बघून झाला की, लगेच प्रश्न उत्तर वगैरे काही तरी किंवा डायलॉग येईल.
नाही प्रश्न उत्तरे आहेत त्याच्यामध्ये ते जहाजच तेवढं एकच बघितलं. तोपर्यंत तुमचा मेसेज आला की कॉल कर म्हणून ते सोडल आणि कॉल केला.
हो ना हे कॉल पण ते टेन्शनच आहे बाई हे व्हायला पाहिजे पूर्ण म्हणून.
होय.
आता हे तीस कधीपर्यंत करत बसायचे काय माहिती?
माझे तर अजून दोनच झालेत आता.
नाही नाही तू काय कर ना. आ असे निवडून निवडून ना तुला मी एक दोन नावं सांगते पाहिजे तर. त्यांचे आता पण मला माहीती नाही ग त्यांचे झालेत का नाही झालेत. कारण मला मोस्टली ना अश्याच रिक्वेस्ट येतात की आमचे सत्तावीस झालेत, अठ्ठावीस झालेत. आम्हाला एकच कॉल बाकी दोनच कॉल बाकी करू का तुम्हाला आणि मग कस आप आपल्याला त्यांनी कॉल केला आणि त्यांचा टास्क पूर्ण झाला तर परत आपण त्यांना नाही ना करू शकत.
होय मला पण आता तुमचा टास्क कमप्लिटेड म्हणून येत होतं. मग आणि बॅग जाऊन आणि लावल्या नंतर मग लागलाय तुम्हाला.
ह मला नाही. माझ अजून सात बाकी आहे ना.
हम्म नाही खरं दाखवत होत इथ टास्क कॉम्प्लिटेड आहे म्हणून.
की त्या एक ताईन मला म्हणल्या की मला कॉल करा म नाही का मा माझे किती अठरा सतरा काहीतरी म्हटल्या झालेत. तर प्लीज मला कॉल कर म्हणजे नाही का उचला तुम्ही माझा कॉल मी त्यांचा कॉल उचल ला मग मी पण त्यांना म्हटलं तुमचे सतरा अठरा झाले तसं म्हणले माझे वीसच झालेत. तर म मी पण करते तुम्हाला तर म्हणल्या करा. म्हणल्या मग आपण असं करू तुम्ही पाच करा मी पाच करत म्हणजे दोघींचं पण होऊन जाईल आणि मी त्यांना कॉल लावते लावते तर ते त्यांचा टास्क कम्प्लीट झालाय असंच यायला लागलं. मग मी त्यांना परत मेसेज करून म्हंटलं की अहो मला असं असं येतंय तुमचा कॉल काय लागेत नाही तुमचा टा स्क कम्प्लीट झालाय दाखवतय. तर त्या म्हटल्या नाही हो अजून तर बघा माझे सतरा झालेत तर कस काय माझे टास्क कंप्लीट दाखवेल. पण मी खूप वेळा ट्राय केला मग त्यांचा काय लागलाच नाय म माझ्याकडनं म म्हणलं जाऊ दे माझ्याकडनं नाय लागत तुमचेच कंप्लीट करायचे असतील ना तर तुम्ही घ्या म्हटलं कंप्लीट करून. मग त्या म्हटल्या नको आता मी जरा कामातये पण म मला म्हट म्हटल्या की मी फ्री झाले की घ्या
हा घरातून थोडं बाहेर येऊन जावं कारण की मी पण आता तुम्हाला आतून लावत होत ते तेव्हा लागत नव्हत बाहेर आल्यानंतर लागला.
हो ते रेंजचा पण ह्याला जरा ईशु ये वाटत.
होय सकाळ प्रत्येक टास्क ला काय ना कायतरी येतयच इश्यू.
हो आता त्याच्यात आमच्याकडे पाऊस पण पडाय लागला.
होय आमच्या इकड पाऊसच नाहीये अजून.
आमच्या इकडे आता मगास पासन चार वाजल्यापासन असा बारीक बारीक पाऊस पण यायला लागला.
हो म ते तुम्हाला रेंजचा वगैरे इशू पण येत असेल त्याच्यामुळ
पाऊस आला की होतच ना बाकी काय तर एंटरनस ची तयारी करते काय?
आत्ता पाच मिनिट झाले.
हम्म
तुमच्या अजून किती टास्क बाकियेत?
माझे आता अ अजून सात बाकी ये
सात
तेवी झाले ना म्हणजे सात
तो सहा सात तुला आत्ताच आलं असेल ना
हो म्हणजे मी प आलेला पण मी बघितलाच नव्हत ना
हम्म पण ह्या दोन शनिवाररयवार मध्ये बरेच लोक फ्री असतात तर तू शनिवार रविवारमध्ये ना करून टाक.
हो पण लोक पण तसे भेटायला पाहिजेत ना.
अरे ते ग्रुपवर ते टाकतात ना लोकं ते आम्हाला हा प्रॉब्लेम येतोय आम्हाला तो प्रॉब्लेम येतो आणि मग ते स्क्रीनशॉट टाकतात बघ तर तिकडे बघायच की त्यांचे किती कंप्लटेड आहेत त्यां जर जास्त कंप्लीट असतील ना तर मग नाय करां मग एक दोन पाहिजे अस त्यांना तर त्यांना बोलायचं की माझे पहिले दोन कॉल तुम्ही घ्या मग मला दोन कॉल करा. म्हणजे तुमचा टास्क कंप्लीट होईल माझे दोन वाढल.
हा
त्यांना आपण एकाला पाच करू शकतो ना.
होय.
मंग
म आता तुम्हीच पाच कॉल मला करत तुमचे जे सात राहिले त्याघडे मग दोन आणि कुठ करता बघा
हम्म नाय ते दोनचं काय बघू कोण ना कोण विचारतच राहत तश आप पण कुणाला तरी विचारायच आता मी किती लोक लोकांचे एक दोन एक दोन पूर्ण करून दिले करा म्हटलं बाघा मला. कॉल उचलते मी
हो.
तसं आपल्या आपल्याला पण कोणतरी एकदोन करायला करेल मदत
हो बघते आता मी पण तसंच करून बघते.
आणि एका एका ताईनी तर मला सांग सांगितलं की, अ तो तुम्ही नाय का असं म्हणजे आपण बोलतो तर रेकॉर्ड होतं ना तर त्या ताई मला म्हणत होत्या की अह फक्त एक दोन मिनटं बोलायचं आणि मग तो फोन चालू ठेवायचा
हां
आणि जायचं आपलं आपलं काम करायला मम्मी त्यांना म्हटलं की समजा जर आपलं आवाजच नाही गेला तर ते धरतील का कॉल आपला हम मग मी त्यांना तेच म्हटलं मग ते धरतील का आपला कॉल ना आपला आवाज नाही केला तर म्हणजे पण निदान दोन तीन मिनिटं तरी बोललं पाहिजे ना मग नंतर समजा काय रेंजचा इश्यू आहे ते असं काय अझ्युम करतील पण तुम्ही कॉल लावला आणि पूर्ण ब्लँक
होय
म्हटलं मग आपला टास्क नाही धरला तर त्या म्हणल्या नाही नाही धरतात मी तर सगळे कॉलेच केलेत मग त्यांचा एकच कॉल घेतला बाई मी म्हटलं नको मरू दे खरंच जर नाहीच घेतला तर काय करायचं
होय नाही रिजेक्ट होत वाईस जर त्यांना नाही गेला तर ते रिजेक्ट करतात
हा आणि मग मी त्यांना तेच म्हटलं की जर ते रिजेक्ट झाले तर त्याच्या पैसे नाही भेटणार आपल्याला
होय
ह तर त्या म्हणतात की काय थोडं शंभर दोनशे रुपये कमी भेटू दे म्हणे एवढी रिस्क कोण घेणार मी मग मी म्हटलं तुम्ही एवढे तुम्ही मला सांगताय की तुम्हीॅक्झिमॉ ब्ँक ेवले तर मग तुम्हाला असे किती पैसे भेटतील चार पाच कॉल ् केले असेल फक्त हो पाचशे समज ना पाच के तर पाचशे रुप क भेटल तर म्हणते नको बाई काय फ्रॉड बिड असेल तर काय करायचं म्हणून मी कॉल लावते आणि दहा मिनिट सोडून घेते आणि समोरच्याला पण तेच सांगते
फ्रॉड असायला मग एवढे लोक का जयन आणि त्यांनी एयवर ते आता हे करायला लागलेत ना म्हणजे मराठी आता ए आय वगैरे हे सगळे आहेत ते सगळं इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज मधून आहेत मराठीमधून नाही आहे मग त्याच्या ट्रेनिंगसाठी तर हे सगळं चाल आहे मग आपण जे बोलतोय काय करतोय ह्याच्यावरून तर त्यांनी त्याला ट्रेन
ते सगळं हा ते ए आय मध्ये जाणार ना तेच मग म्हणूनच मग मी त्यांचा एकच कॉल घेतला बघा म्हटलं नकोगंच काय हेना काय नसेल पडलं
चार्ट जीपीटी कसं आहे चार्ट जीपीटी पण काय असंच आन्सर देत नाही ते कधी एकोणीसशे नव्वद म्हण काय सर्च करतोय काय काय टकतोय फोटोजगरे टाकलंय हे सगळं चार जी पी टीमध्ये स्टोअर केलेलं आहे मग आपण त्याला काय पण विचारल की ते तिथनं आणून देते ते स्वतःच काय करून देत नाही
हा त्याला काय कळतंय ना शेवटी तो प्रोग्राम आहे त्याच्यात जे त्याला जे इनपुट केलंय तोच ते आउटपुट देईल ना जी गोष्ट बघ कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट त्याला माहित नसली ना तर तो काहीच नाही दाखवत
होय न नॉट फाउंड बोलतयेत
बरोबर ना म त्याच्यात ते फीडच नाही म्हणून तो दाखवू शकत नाही त
हा तसच आहे मग आता हे मराठी मराठी मधून मॉडेल नाहीये म्हणून हे त्यांनी त्यांच हे चालू आहे मराठी मधून मॉडेल बनवण्यासाठी
हा
मग आपण जे काय बोल हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये स्टोअर करणार आहेत मग आपण काय पण हे केलं की ते त्याच्यातन देणार आहे आपल्याला आउटपुट
हम् मग तेच ते त्या मला म्हणत होतं की फ्रॉड असेल तर त्याचा त्यांणी काचुकीचा वापर केला तर मग कसं करायचं मग मी म्हटलं ठीक आहे बाई तुम्हाला जे करायचं तसं तुम्ही चालू ठेवा
आणि आपला वॉईस तर चालाय आपले फोटो भिटोस ते ना असल्या तर अपलोड करत नाहीे आपण चारजीबी सांगत की त्यां गैरवापर वगरेां
आणि दुसरं म्हणजे आपण पर्सनल इन्फॉर्मेशन पण नाही टाक म्हणजे बोलत ना त्या
हा
म्हणजे आपण बोललो तर असं जनरलाइज बोलतो म्हणजे आता सिटी फक्त आपण आता सिटी सांगतो फॉर एक्झाम्पल आता मी पुणे म्हटलं तर कोणाला माहिती पुणे किती मोठं आहे
होय
म्हणजे कुठे शोधणार ना ह्या एका माणसाला
ह आणि त्याच्या लोकेशन वरून पण हे करू शकतात पण एवढं अस
एवढं कोण हे करेल ना म तेच ना एवढं कशाला कोण हे करते
आणि त्यांच मेन ट्रेनिंग चालू आहे त्याच्यामध्ये किती लोक आहेत
हम्म
आणि जरी त्यांनी तसं काय केलं तर त्यांना सोडणार आहेत काय
तेज की हे करून करून काय गैरवापर करतील सांग
होय
फार फार तर आपल्याला पैसे देणार नाहीत
होय
हेच फ्रॉड करू शकतील बाकी आपल्या आवाज फक्त आवाजाचा काहीच उपयोग नाही त्यांना
नाही सग फक्त आपण जे बोलतोय ते वर्ड्स वर्ड्स तेवढे कॅप्चर करून घेतणार आहेत त्यांनी
हा मग आणि नाही दुसरं कसं आहे म्हणजे आपल्या आवाजाने कुठल्या एवढ्याच तिजोऱ्याच्या कुलप उघडायला लागल्यात
ह
प आपला आवाज वापरून काय फ्रॉड होईल
मी परत कॉल करू काय अकरा मिन झाले की तुम्ही करता तुम्ही करता की मी करू